हॅलो.
हा आवाज येतोय काय?
हा येतोय.
हम्म जेवण वगैरे झालं?
हा झालं जेवण वगैरे झालं तेच मधेच कट झाला.
हां हां
हम्म झोपली का नाही?
झोपली बघा आत्ताच ते आमच्या ए ऐन एम चा जरा फोन आलेला हो.
हा हा हा हा हा चालेल.
हा बाकी अजून काय?
काय नाही बघा निवांत चालू आहे आता
हम ते आउ कॅम्प वगैरे असतात आमच्या बाहेर आउट साइड ला ते कॅम्प विषयी काय काय बोलायचं काय नाय ते सांगत होत्या.
हां हां हां.
तुम्हाला पण आमची भरपूर कामं देत असतील ना ते.
भरपूर म्हणजे सगळं रेकॉर्ड ठेवाय लागतंय. एवढं काम म्हणजे
त्यानेच जास्त
लिखाण हम्म लिखाण रजिस्टेड सगळं एकादा जन्म असू दे मृत्यू असू दे काय असेल ते सगळं रेकॉर्डेड ठेवायचं.
हम्म मृत्यू पण तुमच्याकडे रेकॉर्डिंग असतेय काय म्हणजे ठेवायचं.
होय ऑन दी स्पॉट कधी पण कुठली पण माहिती माग तर त्यांनी त्यावेळेला ते आपल्या रजिस्टरला असायला पाहिजे.
हम्म हम्म मगं तस इयरवाईज असणार आहे?
हां इयरवाईज आपलं आर्थिक वर्ष जसं असतंय तेे एप्रिल टू मार्च.
हा हा हा.
असं
हम्म हम्म.
एक एप्रिल ते एकतीस मार्च असं.
हा हा म ते तुम्हाला हा अ बोला की.
आता पावसाळा चालू झालायंना त्यांमध्ये जलजन्य आजार म्हंजे डासांमार्फत होणारे पाण्यामुळे होणारे आजार
डेंगू, मलेरिया म्हणा
हा डेंग्यू, मलेरिया, कावीळ.
हा हा.
हे पाण्यातूनच होणार आहेतना?
होय.
मग त्याच्यामध्ये आता तुम्ही काय, काय करणारं? किंवा कशी रॅली काढणार, काय जनजागृती करणार त्याच्यासाठी. आता हा फोन कॉल होता.
हा हा हा.
आता काय आहे म्हंजे कस असतय प्रत्येक जणं वेल एज्युकेटेड असतात ते ऐकून घेतात. सगळेच
होय, नाई, नाई, होय.
आणि पाण्याचा स्त्रोत कसा चार दिवसातून एकदा पाणी येतय आमच्याकड.
हां होय.
त्यामुळ ते स्वच्छ करूनच पाणी भरलेलं बरं आद आत आधी सगळं ऐकायचे लोक पण आता एक्वाच पाणी आहे आमचं आम्ही पिऊ शकतोय अस.
होय, होय, होय आता सगळीकडे सरास तेच आहे बघा.
ह उकळून गार केलेलं कधी पण बर.
होय ते तर आहे का खरं आता कोण आता शक्यतो तेच
ह, हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येत नाही काय? हॅलो. हॅलो.